वावा मायामधले वा तुमच आज आज मी हे बनवते. फ्रायडे आहे ना शुक्रवार. अंडर आईज बनवायचा आहे.
हो का हा हा हो आम्ही सगळंच खातो.
नाही मु वगळ काहीतरी वेगळं न
हा ना.
हा आ त्याच्यासाठी
हम्म हम्. आज काय सुट्टी होती तिला.
नाही अजून आले नाही ते.
हा दुपारी इल ना अडीत वासता.
नाही आमच राळ आणि. अस दिवसा नाही बनत रात्री त्रिच बनवतो.
हम्म सगळे असेल म.
सगळे असल्यावर
तेच बरं पडत आज आमचं जं ते आले ना मिस्टर आणि लगेच गेले त्यांची मिटिंगसध के एफ सी ला मिटिंग आहे.
परत येतील का?
नाय कोणा तरी हे आहे तिकडेच काय ते जेवण होईल.
हो का.
हा हा.
बोल. तुला आवड नाही नाही अजिबात नाही. त्यांनात म्हणजे नॉन वेज आवडतण ते अस चायनीज चे वगैरे आयटम चायनीज चायच बरणी ऑर्डरलं त्याच्यानंतर चिकन नाही ऑर्डर
नाहीय चिकन नाही आवडत. हा मस्त लागतं ना उलट ते.
तुला जमतं ना मला. पण मटण आवडत त्यांना.
मग काय तुम्ही दर दोघींसाठीच बनवल वाट
मग काय आवडत आवडतच तर करायला काय काय हरकत नाही. मग उलट नाही माला पण दुसऱ्या स्वयंपाक पेक्षा हा स्वयंपाक परवडतो. म्ह ते बनवायला पण आवडतो.
आणि होत आमचं दोन्ही दोघांना वेगवेगळं आवडत. त्या मुलीला मुलीला आवडत चिकन, त्यांना आवडते मच्छी, मटन!
हा ना?
ह मग त्याच्यामुळे वेगवेगळं बनवाय लागत.
नाही आमचं सगळेच म्हणजे सगळं चिकन आणल चिकन पण खाता मटण, आणल मटन पण, आणि मच्छी आम्ही शक्यतो ना थंडीतच आणतो! असं उन्हाळ्यात नाही आणत.
हो तुमच्या तेथे चांगलं भेटत असेल?
थंडीमध्ये दोन तीन वेळेस आणतो.
हम् आमची कशी इकडे राहतो समुद्र वगैरे आहेत, ना!
हम्.
असते ते पण.
हम म
तुम्ही आज उशीराच तुम्ही का बनवल
मी डाळ भात
हा हा
हम्म. त्याला पण डब्याला डाळच दिली आज नेतो का? म्हटलं तर तो म्हणे हा ते म्हणे म्हणे दिली त्याला पण.
डाळ आणि भातच दिलात?
हा चपात्या पण न्हेल्या त्याने दोन आणि पापट चटणी नेली थोडी. म्हटलं बरं झालं मग सगळ्यांनाच होऊन जातं ना मग ते नाही टिफिनच जर म्हटलं ना हम्म टिफिन ते जर म्हंटलं तर मग दोन तीन भाज्या होऊन जातात त्याची एक आणि आम्हाला दोन करावं लागत उशीर होऊन जातो ना खूप आज लवकर आवर म्हटलं म ये त्याच्या त्याचासोबतच स्वयंपाक करून घेतला म लवकर आवरून गेलं होतं आज.
तेच ना?
बाकी?
चालंय मस्त!
हुं हुं हुं किती कॉल झाले मग तुमचे? काल म नंतर परत केले नाही?
हा ना मी पण नाही केले, कोणालाच कालही नाही केले आणि आज ही पण म्हटलं करल पण नाही जमलं कराय.
कोणालाच नाही केले मी पण
हम. हो आता मग काय. तीस कॉल करायला सांगितले हे ना.
काय म्हणता ऐकू नाय येत, तुमच स्पीकर ऑन केलाय का तुम्ही?
हो ऐकू येतोय आता?
ता येतय काय म्हणल्या तुम्ही,
ओ मी म्हंटलं की तुम्ही असे म्हणजे ग्रुप वर म्हणजे असे अनोळखी असतील ग्रुप वर आपल्या. तर ते पण करता का वेगळ्यांन
लागणारे आता.
हुं मी एकदा येईन तुम्हाला नंबर तिला करा मग तुम्ही नंतर मैत्रिणीचा.
हो चालेल.
आपले झाले ना का मग तिचा नंबर देते तुम्हाला.
म्हणजे ना आधी म्हटलं फोन करून, विचारून घेऊ समोरच्याला करू का फोन अस आणि मग करू असं
हा तेच.
हम्म. आता मे मेसेज टाकायला नाही. नावलाय तरी महिला ऐकतीच नाही, मग मेसेज टाक
ऐकतच नाय.
नाही ना मॅडम चिडचिड करता टाकायची नाही ना मॅच्य फोन करून विचारा तुम्ही कॉल करू का
हा दिसेल एखादा नंबर तर त्याला करायचा कॉल आहे ना डायरेक्ट
हा आधी विचार विचारायचं मी कॉल करू शकते का? तुम्हाला
हम्म!
तेच तेच सांगून पण म्याट म वैताकून जातं ना चिडचिड होऊन जाते, मग त्यांचे ह ह. ऐकतचं नाही, मायला मणं वाटलं हाफ नूडल्स थोडसं खा काशं पहिलं व्हां ना मस्ती बसे ना भरपूर तीन चार दिवस हे ना अजून
असतील काय माहिती मी काय बघितलंच नाही. अ मी म्हणजे ते किती दिवसापर्यंत ते तुम्ही कुठे बघितलेलतं?
अ मेसेजस होता, ऑनलाईनच्या याच्यावर होता का काय काही ना बाई पण त्याच्यातं वाचलं मी चालू चालूच वाच क्लास कधी सात दिवसात पूर्ण करायचंय टास्क असं काय मी चुकून काही दुसरं वाचलं गेलं काय माहित? तिला बी काय लक्षात नाही येऊ राहिलं?
नाही बघितले असलं तुम्ही, कारण मी काय एवढे म्हणजे एकदम मेसेज बघितले नाही? वरवर वरवर बघितले. किती मॅसेज झालेले ते?
हा. पण माझ्या लक्षात नाही येवू राहिल की, न याच मेसेजच वाचलय का? का आधीच वाचलय ते, लक्षात नाही येउ राहिलय माझं.
हम हम्.
मॅसेजच खूप येऊन जात आहे.
हा हा.
हम्म.
अजून काय म्हणं
तुम्ही बनवता का लोणचं वगैरे? तुम्ही स्वतः भरता का?
स्वताचं भरलं होतं.
हो आंब्याच
नाही फक्त आंब्याचं.
हो.
हम चार किलो आणले आंबे म्हणजे यांचे मित्र त्राकडनच आणले यांनी आणि आणले थोड्या वेळ पाण्यात ठेवले. अर्धा तास आणि ते पाण्यातून काढले. कपड्यांनी चांगले कोरडे केले पुसून काढले आंबे. आणि इथं मैत्रिणे माझी. ती फोडून देेती. तिच्याकडून फोडून आणले हम्म आणि मग नाही लोणच्याचाच आंबाय तो. हम्म आणि मग तो ना अस बारा वाजता फोडून आणला तिन तीच्याकडनं आणि मग दिवसभर सुकवले आणि रात्री सात वाजता मग दिलं घालूण लोणच. अर्ध किलो नही पावशेरच दाळ आणि मोहरीची दाळ आणि दोन त्या पुड्या आणल्या रामबंधू मसाला लोनच्या समाज. साला रामबंधू तेवढंच.
अं उन्हात सुुकवल्या का पहिल्या
आस बारा वाजता फोडूनन आणल्या. आणि दिवसभर कड उन होतं ना मग बाहेरच सुकवल्या उन्हात आणि मग दिल घालून म म्हणजे ना घातलं का तीन चार दिवस सारखा हलवत रायच मग थोडस तेल वाड टाकायचं त्याच्यात जेवढे खापा बुड तिना तिथपर्यंत तेल टाकायचं आणि तीन चार दिवस सारख
अ तुमचं ते असं म्हणजे अस एक माझी मैत्रिण होती ना त्यांच्याकडं लोनचं कसं असायचं माहितेय का? अ काळपट असायचं असं म्हणजे जास्त मोहरी टाकायची वाटत ते.
जास्त मोरी
काय माहिती हा आमचं कसं लाल असतं लाल लाल एकदम.
पण लालच आहे.
नरच असत ना त्यांचं काय माहिती काय टाकायचे ते असं काळपट असायचं. तोड म्हणजे ग्रीन ग्रीन असं हळदी सारखं हा.
ते ना काय करत अस माहिती का जास्त ते खापह ते जास्त सुख चुकून घेतले का? मग ते असं काळपट दिसत.
हा तसं असेल मग काहीतरी.
होऊन जातय ते तुटत नाही ओ दातानी मग. जास्त सुकवलं का माल नाही आवडत. ते जा असं सुखवलं त्याच्या म मी एकच हऊन दिला.
आमच्या घरात पण जास्त कोण खात नाही अ मी तर नाय खात मी बंद केलंय. सध्या
हम्म
त्यांना लाग तर थोडस डाळ भात असली का जरा चांगलं लागत ह ना आणि ते मुलगी पण डाळ असल्यावरच घेते डाळ भात ल लिंबाच लागत तिला हम् घरीच केलंय आम्ही पण पण मला नाही जामते
अरे बापरे लिंबाचं लोणचं ना म्हणजे मला जास् नाही आवडत. थोडंच आवडत मग असं कधी मधी हा कडू लागतं हा मला लोणच्यातच आवडत. लोणच आपल्या आंब्याचं आंब्याचं चांगलं लागतं लोण तस हा नाही ते ना काही कवळे आंबे राहतात काही ना काय माहिती वेगच लागतं.
कट करते.
चालेल. तुम्ही करता काम?
हो.